नेताय का? आज मी थोडीशी अ बसले होते असंच म्हणलं तुला बोलून मी आ कसं काय चाललंय वगैरा आणि ना मी आज ना तुला ढोकळा करायला घेतला होता, पण ढोकळ्याच जमत नव्हता. थोडीशी रेसिपी आणि कस करतात ते सांगू शकशील का?
त्यात काय अवघड हाय एवढं. एवढं येत नाही होय? आणि गुगल वगैरे आहे ना, गुगल वर सर्च कर. खूप काय काय रेसिपी आहेत. आणि तसेही मी सांगू शकते. पण पहिली गोष्ट बेसनचं पीठ घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं अं मीठ घालायचं, जे जे तुला पाहिजेल ते ते किंवा मी जस पाहिजे तस ते मात्र असेल
करून बघते, हा ठीक आहे तशा पद्धतीने आणि गुगलवरही सर्च करते. बाय.